हॅलो.
हां,, बाहेर गेलतो ग.
हां,, बोल काय म्हण.
हा,, आवरलं,,, होय आवरलं ब,,, तुझं?
आवरलं बग,, उशेर आज, गुरुवार जरा. आता शाबू भिजत घाटलय,, नंतर करणार जरा, टोमॅटो मिरची वगैरे घालून.
हा, हा.
तू कसं करतेस शाबू? काय करतच नाहीस?
टमॅटो नाही गं, मी नाही गुरुवार करत,, संक. तेवढंच करतोय.
हे म नाही गूरूवार करत,, संकष्टी तेवढंच करऽ तेच की मग, शाबू कशावर कोण लाल तिखट घालतय,
हम्, शाबू आनी मिरच्या हे बटाटूऽ
तू, ह्म, आमच्या आई कोथिंबीर टोमॅटो तेन घालून करत्या, त्याला पण घालत जाई आपण खीर
करत जा.
शिवला, काबूची खीर करून घालत जा.
फोटो,, हाय की, हा,, शाबूची खीर नाही खाईत. तर जरा बटाटू,,, ते हच्यात तळलेला, तेवढा खातोय.
अं,, दुर्वापणा आदि तेच खात हुती.
हा, हा,
कुट बाहेर गेलेस काय?
नाही आहे की,, तेच घ्यायला आलतीत ग समोर, भाऊजी होतीतऽ
हम्म, हम्
ते निवडणुकीच काय कसलं फॉर्म भरायचं होत.
होय चालू आहे नव,, विधानसभेचऽ
हम्म,
इकडं पण आहे गेल ते तवा बाबा,
होय आमच्या आई शाबू छान करत्या टोमॅटो कोथिंबीर तेन घालून.
नाय,
टमाट चालत उपवासाला चालत म्हणत्यात बाई फळात, त्या झालं म्हणत्य उलट, बटाटा तेन हे असतय ना त्यांना मोळा मध्ये येतय.
हा, हा, नाही काय माहित नाही बाई, बटाटा तेवढा घालतोय.
अ, मी पण बटाटाच घालतेय फक्त आता म्हटलं शाबू खातच नाही शक्यतो, पित्त लय होतय म्हणून पण,, आता असो, गुरुवार आणिऽ काल गोळी खाल्ली म्हटलं आता भूक लागाला म्हटल ह्यांना म्हटलं मला शाबू आणून द्या, म झटपट शाबू आणले ती, मग भिजवलाय दुरवा पण आवडी न खात, त्या तिला पण आवडतोय शाबू मग आता आई आल्यावर आईंनाच, सांगणार करा म्हणून जरा टोमॅटो तेन घालून करतात,
व्हय बाहेर गेलात काय ते ने?
भाजी विकायलाच की मटकी त्यांनी विकायला जातात. शाबूची नंबरं वाढते ग हलकं पडतय बग शाबूच्या घेरल खाय, व्हय कशाला म्हणत्यात ते शि वेरे जाले की रुवा करीत त करतवे
हो ते शी लागली की खातात ना ते?
होय. शाबू वड पण शाबू जास्त म्हणजे रात्रभर भिजवतय मऊसूद भिजतय ना, मग सकाळी कुकरला लावाय बटाटा बटाटा कुसकरून पेक्षा हे ना म्हंटलं किसून आपलं वेफर्स च कसं करतोय ना? हा वेफर्स कसं करतोय ना तस मी कधी केलं नाही कुसकरून, बटाटा जास्त घालतोय आणि ह्य शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची जरा चेचून आणि जरास जिरं टाक टाकायच, जिरं चालतय उपवासाला म्हणत्यात. मग संकष्टी वगैरे असली की ह्यांना करून द्यायला म्हणतय खरं हे नी काय करतात खातच नाही. त्यांना तेलकट आवडतच नाही.
होय होय ते जरा तेलकट वाटतय की
ते बटाटू मुळ तेलकट होते ग! लय बटाटो घालायच नाही त्यात शाबू जास्त घालायचा. आणि बटाटो अगदी किंचित आणि मधी एकदा हे केलत बाई आपलं वरीच तांदळाच असते ना? ते ढोसे केलतो तांद
व्हय.
ळाचे म्हणजे हा वरी भिजवलेली तासभर कायतरी तासभर कायतरी वरी भिजवायची आणि कच्चे बटाटो अस ते ना, ते मिक्सरला फिरवायचं, चिरून आणि ते पातळ लिक्विड मध्ये करायच अस मिक्सरला फिरून ते पातळ होते ना बारीक म ते त्यात घालायचं ठेच्यात आणि जरासं दही घालायचं, आंबट साठी
हम्म.
आणि मिरची चेचून टाकायची जरा आणि हे करायचं आप आंबोळा्या काढायच्या छान होते. आंबोळी मस्त लागते चवीला वय होय.
ते समोरचा एक माणूस आहे ड्रिंक करतोय ते ओरडायला लागले.
हो-होय केवडाशिवाे द्याला
लेय घाण शिव्या देतात दररोज चालू असते.
व्हय
होय
हम्म हम्म बघतो मी एकदा ट्राय करून ते वरीच हेच
आणि पोट भरतेय तेन
होय.
होय पोट भरतय गच्च व्हते अगदी, एकादशीला करून बघ एकदा मी फक्त वरीचं केलंत.
आपलं वरी आहे ना मिक्सरला बारीक करून केलतो, तसं पण चालतंय आणि भिजवलीच तरी पण चालतंय त्या भिजवण्यापेक्षा आहे ना बारीक करायचं मिक्सरला-मिक्सरला वरी जरासं भाजायची वरी तव्यात
हम्म
बारीक आणि बटाटा कच्चा त्यात घालायचा लिक्विड मध्ये करायच हा बारीक करून कच्चा बटाटो साल काढून आहे ना बारीक बारीक चिरायचं आणि एकदम पातळ लिक्विड करायचं आणि त्यात वतायचं. त्या
हा हा
पुड मध्ये आपला हे तांदळाच्या पुड मध्ये आणि काडायचे छान लागते मस्त हा आंबोळीला हम्म हम्म कसं भिजवलं का नाही वरी ती काय हे होत नाही ग बारीक. होत नाही लवकर आणि शेळ भाताचा थालीपेठ मी पण केलतो बाई एकदा छान लागालत दिदीला आवडेल ते होय काय झालंत तर भात उरलेला आणि अस आणि लय भात उरलेला मग ते हाय तसा भात आहे ना मिक्सरला फिरवला आपला आणि त्यात शेंगदाने कुट कुडं घातले हिरवी मिरची शेंगदाणे कुडं घातलो आणि काढल्या त्याच्या आबोळ्या मस्त लागालंत ते पण आणि थालीपीठ करताना फक्त शेंगदाण कु कुट घालायचा आणि भात कुस करायचा मिक्सरला फिरवायचा नाही. भात कुसकरून शेंगदाण्याच कुट घालायचं आणि जरा असं मऊ सुद्ध असं करायचं आणि थालीपीठ थापायचं ते पण छान लागते चवीला भाताच थाली पिठ आपलं थालीपीठ कसं ओल्या कापडावर थापतोय ना तसं हिरवी मिरची झिर टाकायचं कोथिंबीर टाकायची छान लागते.
होय
दिदीला लय आवडलेलं ते थालीपीठ पोरगयाला घालायचं. सकाळ दुपार संध्याकाळच उपवासाचं पण कस शाबू वगैरे चांगला असते तब्येतीला त्याला बटाटो पण घालत जा बटाटो सारखं बटाटेट पण वजन वाढते आता दुरवा ला दुर्वाला पण सारखं बटाटोच लागतं डब्यात.
होय
होय दोन तीन दिवस सारखं एक दिवस आडानं दोन दिवस अडानं बटाटू उकडतोयच तिला डब्याला अंड तने खायला बघत नाही अ गल किर किर्त्या
होय
ते पण खायत नाही तेवढं अर्ध खाल्ला तर खातं तेवढंच अर्धा लाववे बारक बार लावायचं बारक बारक बटाटो आण म्हणायचं मधे काय केलो जलजिरा पावडर टाकलेलो अंड्यावरती आणि खायला दिलो तरी पण नाहीत. मसालामसाला चाटली काय आणि अंड अंड तशी ठेवल्या ह असं करतय आगाव कुठली तुझं पेमेंट पडलं काय नाही अजून?
अजून नाही बा ते प्रोसेसिंग दाखवालत एकशे आठठाशी
पडला असेल कि पेमेंट का नाही चेक करत जा होय दरोजरा कॉलिंग तेंग झाल्यावर चेक करायचं बघायचं आता काय चार दिवस सर्वर डाऊनच आहे वाढत कामच नाही का मग मी पण काल काय केलो तू इकडं होतीस तर वा्हा म्हटलं माझ्या लक्षात म्हणून दुपारी लावलो एकटिकोण लेडीज होती ती रायगड वरन बोलत होती
हम हा
तिन तीन चार वेळा मेसेज टाकला कॉल करू काल करु काय काल करु काय करा म्हंटल मग तिचा काल चल्ला मी अक्षरशः मला वाटते दीड तास बोललो तिच्या संघ चार कॉल झालं तिचं मग हुदय म्हटलं कारण काय झालं माझं पण फेल गेलं ना म फोन त्यांना फोन लावा मग त्यांनी फोन लावले तर मग माझं पण पेमेंट येते म्हटलं राहू दे म्हटलं
हम्म चालतलं
म्हणूनच म्हटलं राहू दे
हम
कॉल करा म्हटले
शिवांतीतील मेसेज टाकलेलो
हा
मला उद्या फोन करतो म्हणज काल
होय तिला कसं झाले तिचं बाळ बार काय ग सात महिन्याच काय आता आठ महिन्याचं काय सात महिन्याचं आहे म्हणून तिला होत नाही मग तिला म्हटलं झोपल्यावरती मीच तिला फोर्स करतोय गरजा गरजा
हम् हम्
म्हणून बघ पट म्ह तिला म्हट फोन नंबर देतो म्हट तुझा टास्क झालाय ती मेसे करत त्या तो तिला रिप्लाय कर म्हटलं आणि लावू जा म्हटलं फोन माने एकटो कोण आहे अनेकट कोणत अल्फिया म्हणून कोणत होती मुस्लिमच रेंदाळचीच होती बघ तिला पण नंबर देतो हा हॅलो
हॅलो
हॅलो हा अल्फिया म्हणून कोण तर होते काय हॅलो
अ तुला फोन करतो थांब ते टायमिंग झालं
कट करू नको सबमिट कर
हा हा
हा